हॅलो हॅलो नमस्कार हो
बोला ना
काय चाललं आवरली काम
हो आवरली ना तुमचं काय चाललं बरी तब्येत वगैरे
हो हो सगळे बरे मुल आले शाळेतून
हो आले ना आले ना
हो आजचा टॉपिक आपण सणावर बोलूया
हो चालेल ना बोलूया ना
हो मग आता येतो वट सावित्री पौर्णिमा
अच्छा अच्छा हो आता येतोय ना वट सावित्री पौर्णिमेचा सण
हो बायकांचा तर फेवरेटच असतो खूपच
हो हो खूप खूप उत्सुकता लागली आता जवळ आलाय ना
हो मग तेच ना म म्हटलं चला वट सावित्री पौर्णिमा वर बोलू आपण
हो झाले का मग तुम्ही केली का तयारी काही
नाही चालू आहे ना अजून साडी वगैरे घ्यायची
अच्छा अच्छा अच्छा आमची चालली आहे वटसावित्री पौर्णिमाला काट पदाराची साडी घालावी म्हटल आणि बाकीची तयारी पण चाललीय सर्व पूजेच साहित्य वगैरे आणि झाडाची वगैरे सजावट करायची अस तुमच झाल का झाली तयारी सर्व
बायकांच ठरलेल आहे ना इथे बिल्डिंग मध्ये करूया आपण असं
हो हो हो तुमच्याकडे कस अच्छा तुमच्याकडे काय काय काय करता वटसावत्री
आमच्याकडे बायक सगळ्या बिल्डिंग मधले खाली जमता वगैरे पूजा वगैरे करता एक सारखी साडी वगैरे घातलेली असती पूजा वगैरे व्यवस्थित करता आरती वैगेरे सगळ वैगेरे झाल बायका बायकांची ओटी भरण वगैरे
हो हो
परत सेल्फी वगैरे फोटोशूट रील्स वगैरे हा प्रकार खूप आहे
हो सध्या ट्रेंडिंगला चाललंय ना पारंपरिक पद्धत पूर्ण मॉडर्न पद्धतीने अ सण सेलिब्रेट करायचं चाललय सध्या
हो पूर्वी एवढं नव्हतं केल्या जात ना तर आता खूप सणांना एक्सायटेड अच्छा इतकं एक्सायटेड नसत पण मग इंस्टामुळे खूप
हो हो हो सणांचं कस झालंय आता पारंपरिक पद्धत तीच मॉडर्न पद्धतीमध्ये घेतल्यामुळे खूप ट्रेंडिंगला आणि सणावारांची खूप हौस म्हणून करत अस
हो खूप खूप हाऊस म्हणून चालतं बऱ्यापैकी
हो हो
तुमच्याकडे कसं करत आवतं मैत्री पौर्णि
आमच्याकडे कस थोडं गावाकडचं आहे ना मग मोठं वडाचं झाड आहे जुनं वडाच झाड आहे मोठ त्याला पारंभ वगैरे असं बघा दे इतकं मोठं झाडे ची छान सजावट रांगोळी वगैरे सड वगैरे करून अ आणि पूजेची सर्व तयारी करून आणि बायका कसं इकडे गावाकड असल्यामुळेार व घा वगैरे तो पारंपरिक वेशभूषा हो छान वाटत आणि आमच्याकडे ट्रेंड आहे ज गावाकडे असले तरी ट्रेंड आहे सेल्फी वगैरे काढणं इं्स्टा म्हणजे सर्व गोष्टींचं सेमच झाले आता सर्वीकडे जस अस हो हो आणि पूजेसाठी कसं छान ताट सजवायची ताटामध्ये दोरा पाच झाडांची पानं ह बे लाग खर्च फुलं आंबे असेल तर आंबे घेऊ शकतो किंवा कुठलंही फळ चालतं
हो हो म आंब्यांचं जास्त हेचत ना पोटी भरण्यासाठीजार
मग बायका कस एक ठिकाणी जमल्या की पूजा वगैरे झाली की वडाला दोरा लाव की एकमेकचीओटी भरण्याचा कार्यक्रम होतो कुंकुहात केली जाते असं असं पारंपरिक पद्धतीन केलं जातं
शिर वगैरे मारता स
हो असं असतं त्याची कथा पण आहे नवट सावित्रीची
होट हो माहिती सांग तुम्ही तुमच्याकडे कसे वगैरे फोन कर
वडाची म्हणजे वड सावित्रीची प्रथा तीपासून सुरू झाली सत्यवान आणि सावित्रीची कथा आहे ना त्यापासून व सावित्री पौर्णिमा सण साजरा केला जातो त्याच्यामुळे वट सावित्री अ म्हणजे नवऱ्याचं आयुष्य वाढण्यासाठी सण साजरा केला जातो त्याच्यासाठी साठी उपस वगैरे करावा लागतो असं अशा अशी कथा येत च ना
हो सात जनमहाचा नवरा भेटव मला
हो हो हो त्याच्या मागचं ते कारण ठरलं जातं ना सातजन मी हाच नवरा भेटावा उपरास हो हो हो तेच अच्छा अच्छा अच्छा
कि दुसरे वगैरे सण कसे करता तोमच्याकडे
बाकी काय मग पारंपरिक पद्धत चालते आमच्याकडे म्हणजे जस संक्रां झाली संक्रांतीला कस साडी घात जाते काळडीत जात मान असतो
हो
असं त्याचे लाडू वगैरे आणि नवीन असेल तर नवीन नवरी वगैरे असेल तर त्यांना ते हलव्याचे दागिने वगैरे घालून असं मस्त वान वगैरे द्याची प्रथा आहे सर्व अशा गो गोष्टी मिळून स के जातो आणि सणना काय मग पुरणपोळीच स्पेशल अस असते
हो पुरमपोळी खूप स्ेशल असते आमच्याकडे आच्याकडे कंपल्सरी बायका ब्लॅक साडी घेणं
हो हो
किंवा भांगडी ज्वेलरी वगैरे नटणट व्हिडिओ काढण त्याच्यासाठी व्हिडिओ साठी भरपूर प्रकार केले जातात तर ब्युटी पार्लरमध्येध्ये जायचंय मेकअप वगैरे करून यायचं मग ते संक्रांती ला वानास हम्म वान असता भगवानांचा प्रकार वस्तू वगैरे भेट देणं हे खूप चालतं आमच्याकडे आणि वस्तू वगैरे एक किंवा पाचचा वस्त ेत आमच्याकडे एक एक तीन तीन डजन वाटल्या जात बायकांना बोस
अच्छा अच्छा.
हो खूप करत आमच्या डे सणाचा खूे असतात त्यामुळे सगळ्या बाया. एकत्र येता बोलणं वगैरे होतं बायांचं. अस हम्म प्रत्येकीला प्रत्येक वस्तू भेट दे ना प्रत्येक तिच्या घरी जाणं पाहनचार करणं.
हो.
पोलता बायक आल्या का त्यांना किंवा फराळा वगैरे देणं.
हो हो हो त्यानी त्याने कस समाज म्हणजे एकत्र येण्यासं पण होतो ना त्याच्यामुळे ह प्रथा चालवण म्हणजे इथून
हो.
डी साठी
खूप गरजेचं आहे ना त्या
हो हो.
हम् बर
ह. आणि बाकी बाकी सण कसे बनवतात तुमच्याकडे
आमच्याकडे गुढीपाडवा पण व्यवस्थित बनतो म्हणजे खूप मजा येते गुढीपाडवा्याला होळी म्हण. हा होळीला तर खूप अप्रतिम मजा असते.
अच्छा अच्छा कशी केलं जातो होईल. हम्म हम्म हम्म.
होय आमच्याकडे एकमेक एक बिल्डिंग मध्ये खाली जमत. सगळे पाणी वगैरे चालू करणं बोर वगैरे किंवा कलर खूप जास्त मग बायका येत एकेला कलर लाव मुलं असतात. छोटे मुलं मोठे माणसं व सग एकमेकांना अस फ्रेंडली अस प्रत्येकाने साजरां करत ब हम् ह रंग वगैरे ख ना. खूप मज आ मत वा अस काहीतरी पेशल ठेवलेलं असतं ना मग सगळेजण
पदार्थ वगैरे ठेवणं अ आपल्याकडे कसं अ. छ अस असते. मठा वगैरे बर्या गोष्टी असतात ना आमच्याकडे
हो. हम. हो का? हम्.
आणि होळीचा सण असतो धुलवंदन क हो अच्छा. अच्छा अच्छा.
तुमचा आवाज ब्रेक होतोय थोडास
अच्छा अच्छा येतोय का आता.
हा हो हो आता येतोय आवाज. आमच्याकडे होळीला पण मजा असतेता खूप बायका असतात. पुराण पोळीचा पण स्वयंपाक बनवला जातो खाली बिल्डिंग मध्ये जमता. तर ते मुलं होळीच सजावट वगैरे करता सगळ्यां ड मसे लाकडं गौऱ्या वगैरे ऊ सामने रेंडाचे आणायच. असं भरपूर करक आमच्या इकडे बी
अ अरे वा छान बनवता बर का सर्व सणांची छान माहिती त्यांनी छान म्हणजे नवीन गोष्टी पण समजल्या काही ना छान पद्धत आहे तुमच्याकडे आम्ही पण बघू करून आता हो हो ना हो ना आणि हो हो हो हो
हम्म